हॅलो.
हां बोल की.
हॅलो हा आवाज यालाय?
येतोय की तुला येतोय का नाही?
हा हा यालाय.
हम्.
बोल कधी आलीस?
आलय संडेला‌ संडे आठ दिवस झाले. कशी आहे. हाय की चालुय थोड थोड
होय होय आमच्याकडे पण आहे. दोन तीन दिवस झाल. जरा कमी प्रमाणात आहे आता.
हो पाऊस पडलो ना हो मोठ्यान.
होय होय आता नवीन चालू झाली नक्षत्र खरा अजून तरी नाही पडायला. स्टार्ट व्हाय नाही अजून.
कोल्हापूरला गेलता की नाही.
नाय अजून जायचय कुठ पाऊस हो दे की चांगल मग जायला मजा येईल.
होय.
तू गेलतीस काय नाय?
नाही मी पण आम्ही म्हणा लागलेलो अंबाबाई मंदिर आणि रंकाळा. पन्हाळा अस एकदम आणि कोणत दुसर ठिकाण माहित आहे का तुम्हाला?
रामलिंग चांगल आहे.
होय रामलिंग छान पण आहे, आणि जवळ पण आहे ना आपल्यापासून खूप.
हो जायल आहे ते तिथ.
होय खर तिथ आपल बसची किंवा ऑटोची तेन हे नाहीय ना सुविधा नाहीय.
हाय की कुंभोज पर्यंत. त्यानंतर आपल थोड चालायला लागणार.
कुंबोजच्या तिकड जाय लागतय का?
हो कुंबुजच्या पुुढंच आहे की. नाही लाईटा
होय एक दीड तास लागत्यातच की.
नाही अर्ध तासचा रस्ता असेल.
अर्ध तास तेन काय?
हो टू व्हीलर न गेले की एक अर्धा पाऊन तास मग जातोय आपण.
होय काय हा हा तिकड बस तेन नसतील नाही ना त्यामूळ तिकड
हो मेन रामलिंगला नसल. पण आउटसाइडला हाये.
हा हा तू जाऊन आली आहेस काय रामलिंगला.
हो गेल्तो दोन वर्षा पूर्वी.
हा कसं हाय तिकडं म्हणजे मी जाय नाहीय ना.
छान आहे. मंदिर ते आहेत ना तिथ शिवलिंगन तेन हाय.
हा हा
पाण्यात खाली तेन
हा हा आणि काय काय
आणि मास हायत तिथ. तलाव हाय तिथ मास ते हायत चांगली. मग ट्रेकिंगसाठी हाऊस हो मग जाऊ ये की एकदा.
हो हो बघेल. करूया आणि कोणता अस मस्त धबधबा तेन माहित आहे का?
नाही मी कधी कुठ कोणत धबधबला तर गेल नाही पण कोल्हापूरला आहेत त्या साईडला भरपूर.
हा मी गेलते राधानगरीच्या झाली त्याला खूप वर्ष त्याला तिथं हे पण लागते ना वन्यजीव संरक्षण जंगल लागते.
होय.
मी निप्पाणी तो खेलतो.
हा.
मामाच्या घरून त्यानंतर राधानगरी असं करत येताना आदमापूरला गेलतो हा होय तेव्हा जास्त म्हणजे आत आता मंदिरच ते पुनरावृत्ती झालं ना म्हणजे न्यू मंदिर त्यांनी तयार केलं आता तेव्हा असं छोटं मंदिर होतं. आता कसं आपण इकडून रांगेतून त्यां दर्शन घेतोय डाव्या साईडून आधी तस नव्हतं डायरेक्टली समोरून दर्शन होतं ना आणि डायरेक्ट त्या आत असते ना म्हणजे ते मामांचं हे असते की समाधी डायरेक्ट तिथ आत प्रवेश असायचा.
हो.
म्हणजे बाहेरच्या साईडलाच. आपण ह्याच फक्त मुख दर्शन घेऊन लांबून असते ना अ प्रवेश तसा असायचा. तर डायरेक्ट असायंचा ना म्हणजे रांगेतच असायच ना आता कसं भरपूर रांगेतून आता मोठं केलात नाही मंदिर तेव्हा गेलतो मी.
चेंज केलात होय.
हो सगळं चेंज केलय त्यानंतर पण गेलतो लई दादा दिवाळीत पण गेलतो.
होय.
त्याच्या आधी एकदा गेल्या वर्षी मे महिन्यात गेलतो.
हमम मग चांग चांगलंय की तुमचं फिरायचं ते
होय.
हम्म मग हिथ कोकण साईड ला पण जाय मग तिथं पण पाचगणी म्हणून हाये सावंतवाडी हायेत. चांगलं आहे तुलां फिरायला व्ह्यू चांगला आहेत.
राधानगरीला गेलतो तेव्हा कसं उन्हाळ्यात गेलतो आम्ही त्यामुळे जर असं पाणी पण कमी होतं आणि तो राधानगरीच आपल्या धरणावरचा अअ पुल आहे ना तो बंद होता बंद केला तो. आधी चालू असायचा मग ते मध्ये काहीतरी घटना झाली ना तेव्हापासून तो कायमचा बंदच आहे म्हणजे आपण पुलावरून कसं खालंच धरणपण दिस की किंवा ती नदी हाय ती हा ते दिसत नाही आत तर ते फिरून जाऊन बघायला लागते.
हमम.
पूर्ण त्याला मोठ गेट केल्यात आणि ते बंदच असते.
ते सिक्युरिटीसाठी केलं असेल.
हा ते काहीतरी मध्ये घटना घडलेली ना त्यानंतर केल्यात असं तिथं म्हणजे जी राहणारी होती ना एक साईड ला रूम होती ति तर म्हणजे वन्यजीव संरक्षण किंवा तिथं जी काळजी ते घेणारे असतेस की तशी राहणारी त्यांची स्पेशल रूम होती ना त्यांना विचारल्यावर त्यांनी बोलली की असं असं घटना घडलेली तेव्हापासून ते बंद केलंय असं.
होय ते आपल्या आपल्यासाठीच केलं असल.
होय मग आम्ही जाऊन पलीकडच्या साईडूहन ती नदीच लागत्या अ कोणती नदी बर? दूधगंगा काय कोणती अशी नदी लागतीया नाव आठवणा ती त्या साइडवरुन जाऊन तेन बघाय लागतय म आम्ही कसं उन्हाळ्याच्या टाईमावर गेलतो तेव्हा पाणी पूर्ण आटलेल. आम्ही मे महिन्यात गेलतो त्यामुळ म पावसाळ्यात तेज्यावर खूप वरपर्यंत पाणी येतय. आम्ही जिथ थाबलेलो तिथ अशी म्हणजे नदी सगळी वाळू होती आलती पावसाळत सगळं पूर आल्यावरती वर येते ना
आता झालतच मे महिना होता मग तेच राहणारयेच
होय.
हम्म पावसात बघायला चांगल असतय पण आज जाऊ देत नाही लई
होय जाऊ पण देत नाय आणि जरा रिस्की पण असते ना पाऊस भरपूर असतय. पावसाळात जरा म्हजे रिस्कीच आय.
हूं हूं
आता नी आम्ही जाणार हाय क्याल प्लॅन बघू यां
म आता पाऊस जरा कमी आलं तर जायचं पावसाळ्यात जायचं पण थोडं कमी आल्यावर
ओय आता श्रावण महिन्यात कसं तिथ तिथं खांबाच दर्शन तेन असतय म्हणून तिकड जायाच म्हणाय लागलोय. हा बघू या तू कधी आलीस
मी आलोय बारा तारखेला पण
हा अ कोणत्या साईडला पडतय तुमच गाव म्हणजे परवा मी लोकेशन टाक कलेल एक्झॅक्ट त ते तुला दवाखान्याच सांगितलेल ना ते मला कळण झाल नेमक कुठ म ते दवाखाना पुढ लागतोय
नाय चिमचोलीतच हाय ते आत हाय थोड
म्हणजे तुमच्या अ तू जिथे राहतेस एक्झॅक्ट घरापासून तेवढा हाय.
हम् एक तीन किलोमीटर असतील तीन चार किलोमीटर
हा हा एवढ्या जवळ आहे का?
हो म्हणून तुला बोललो ना ये म्हणून अ बस न आलीस तर आपु गातात तीन चार पाच सात पाच साडेपाच तास लागत्यात बस नं
म खूप लांब हाय की
अगं बस न कस ते थांबत थांबत येणार ना
टू व्हीलर न म आम्हाला जास्तीच लागणार सात आठ तास लागणार मी हळू मारते ना टू व्हीलर न वेळ लागते.
नाय तीन चार तासात येईल टू व्हीलर न
होय काय.
हो.
खर लांबच हाय ना ते म ते माहित आहे का तुला दवाखाना तो आयुर्वेदिक
हाय की माहित ते माझ्या नवऱ्याला माहित हाय ते
हाय का हा हा
हम्म म हो त्यांना विचारलेलं माझ्या मामीला पण दाखवायचंय तिथच
हा हा तेच म्हणलं म इथून जरा लांब पडतय न
असल तरी चालते पण औषध तेनं देत्यात चांगल हे
हो हो म अजून एक पण त्या दीदीन बोललेली म ते राधा नगरीकड तिज घर हाय
हा
अ कोणत त होतय गाव राधानगरीकड तिथं ये म तिथं पण छान देतात खर हे होत ना जाय याय चा प्रॉब्लेम आहे त्यासाठी म्हणून इथ इथला जयसिंगपूरलाच बघूया म्हणल.
होय पण बघ वेळ भेटला तर येऊन जा. बघायच आता हे तर झालेय कंम्प्लीिट इकडच
काय केली स्वतः?
हम्म बी एस सी केलस.
बी एस सी,
सि ऐन स.
हा हा म्हणजे कश्या रिलेटेड आहे ती.
लॅबोरेटरी.
लॅबोरेटरीशी काय हा- हा, मग एक्झाम तेन त्यांच्या झाली का नाही अजून?
झाले व्हय. तुझी झाली का नाही सगळे?
हो माझा एक्झाम होऊन आता, पुढच ऍडमिशनते चालू व्हाय लागले.
हो कशात? तेवस काय घेतणार आहेस आता साईट?
आता एम सि ए च.
होय.
हा हा रजिस्ट्रेशन केलय आता इथे भेटल तर इथे घ्यायच.
कोणता?
एमसीएच म्हणजे हेचच की कॉम्प्युटर सायन्स घेते.
कम्प्युटर सायन्स मला वाटल की, बीएसी नंतर करणारा एम.
नाही नाही बीएससी मध्ये, कस असत. तरी आता माझं बीएससी होत, त्यात फर्स्ट इयर पासन आपल्याला वेगवेगळे सब्जेक्ट असतात. तुम्हाला पण तसच असते का? हा म, आ्हाला वेगळे सब्जेक्ट होतील झू, पॉटनिक, केमेस्ट्री, फिजिक्स फर्स्ट इयर ला होतील.
हा
त्यातून सेकंड इयर ला आमचा एक सब्जेक्ट कट झाला, थर्ड इयर ला एक एकच आपला मेन जो, असततो ना डिग्री
हा
डिग्री सब्जेक्ट मेन असतो तो, कॉम्पुटर सायंस होता ना माझा. म्हणजे स्पेशालिटी आपण कसात न केल्या. स्पेशालिटी अपण कशातन केल्या, कम्पुटर सायन्सन मं थर्ड इयरला तो एकच सब्जेक्ट असतोय.
हो तेच की आता, तुला फोतच होत तयार त्याबद्दलच मिळणार ना ऍडमिशन पण
हो हो मग बी सीये नंतर एम सीये या से करतात नव.
हो हो
आणि बीएससी नंतर एमएसी असते खर, बीएसी कम्प्युटर सायन्स मधन केल, की ए एमसीयला आपण देऊ शकतो. डायरेक्ली. हा त्यामुळे म एमसीए लाच बघणार आणि एमएससी कॉलेज आपल्या इथ आसपास नाही आहेत ना त्यामुळे
मग आता कुठे ऍडमिशन घेत घेणार आहेस?
आता आम्ही रजिस्ट्रेशन केलय मग, ते रेजिस्ट्रेशन प्रो प्रोसेस झाल्यावर कनी पंधरा दिवसांनी त्याच, काहीतरी लिस्ट् येत्या. त्यानंतर आपण ठरवायच की, कोणत्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेणार आहेत ते.
तरी पण तू इन्फॉर्मेशन काढली असेल की, कोणत्या कोणत्या कोणत्या गावाला आहे.
होय कोल्हापूरला हाय, जयसिंगपूरला एक के टी ला हय. पुण्याची भरपूर स् कॉले आलाय खर ला डीकेटीला बघणार आहे मी ऍडमिशनच.
हो हा बुक डिकीटीला आणि काय चालुय आहे बहुतेक, मला आलती एक ती व्हिडिओ आलती डि के टी ची पण मी सरळ बघितलो नाई.
हा हं
हम्म
तुझं झालं कामं हे झाल्यावर डिग्री कम्प्लीट.
हो झाल्यात होय आता हाय मग ती राहिलय रिझल्ट तरी. तुझं रिझल्ट आलं का नाही? नाही पुढं पण बघायचं कॉलेजच. हॅलो.